आवाज येतोय येतोय माझा
काय म्हणतेस
अरे काही नाहीज सहजच बसले होते मग ते आमच्या शेजारचे स्त्रीया आहेत क नाही ते तुला ऐकलं ते दिंडी वारी वगैरे असते बघ आषाढी कार्तिकीमध्ये त्याला जातात ग हा तेच नाही तली की मग ते झाली काय
हो अ ग आहे पुढच्या महिन्यात कारण पण उपवास धरते ना त्याचा
हा मग तेच काय असते माहिती काय आमच्या ज्या म्हणजे शेजारच्या स्त्रीया आहेत का नाही स्त्रिया किंवा पुरुष काय हे जातात मग ते तयारी करत होत्या मग मला पण विचारल्या येणार काय वगैरे म्हणजे त्यांनी दोन तीन वर्ष सल्लग म्हणजे झालं
हम्
सलग दोन तीन वर्ष अबदलचा अनुभव वगर सांगत बसलेल्या ते म्हणत तुला सांग तू येणार काय विचारावं आपल्याला काही टाइम मिळत नाही थडा अठ दहा दिवस त्यातच जाते पण तरी पण म्हटलं बघूया तुझं मत काय आहे येणार काय
ह खरं मला इतकं त्याबद्दल माहिती नाही ग म्हणजे मी उपवास त्यां धरते सोड मानते मी कारण आमच्या घरात कोण असं वारीला पण गेलं नाही त्यामुळे मला इतकं असं त्याच्याबद्दल माहित नाही मला माहती आहे की विठुरायाची वारी म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत आहे ते देव विठल मंदिर खरं तिथ जातात भात पण मला इ त्याबद् मा तु मा असेल तर सांग आता तू बतेस कयच पण कसयच राची सोय आप मु तथ होणार असं काय काय
होय होय अग ते सगळं मी विचारलं त्यांना त्यांनी थोडीफार माहिती तरी मला सांगितल्या म्हणजे थोडं सांगितलं त्यांनी भरपूर काय काय पण मला थोडंफार तरी समजलं म्हणजे कसं असतय बघ तुला तर माहिती त्या आराध्य देवदाय आपलं विठुरा आहे आणि रुक्मिणी त्यांच्या सेवेसाठी पहिल्यापासून तुला माहिती संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर ना यां या संतांच तू नाव ऐकल तर हे संत जयत ना ते जात होते मग त्यांच्या काळापासून तुला माहितीे वारी म्हणजे तुला वाटत असेल की आता म्हणजे वारी तर पहिल्यापासून जातेच म्हणजे जी दिंडी अस आणि ती आता जमी तुलाच वाटत असेल की आधुनिक काळात म्हणजे प्राचीन काळात खूप लोक जात होते आता आधुनिक काळात त्याची संख्या कमी वगैरे आली असेल पण चांग ना तुला तुला आश्चर्य वाटेल की आत्ता उलट आत्ताची जी पिढी आहे की नाही आधिक काळातली म्हणजे जस की अ बावीस वर्षाचे तेवीस वर्षाचे अठरा सतरा इव्हन सात आठ वर्षाची
म्हणजे जे आता तरुण पिढी आहे ती
बरोबर ती जास्त संख्येने त्या वारीमध्ये सहभागी असतात प्रट प्रत्येक आहे तुला बघ म्हणजे जी लोकात आ सोशल मीडिया अडिक्टेड झालेली आहे ती देखील या वारी मध्ये सहभागी असतात आता म्हणजे एवढं त्या वारीच महत्त्व आहे आता तुला वाटल वारी म्हणजे फक्त श्रद्धा आणि परत त्यांच काय जे असेल ते सगळं तर हे नाही आता तुला वारी मधलंनी आपल्या शरीराला होणार फायदा सांगत आणि मग बाकी मग तुला वारी त्यांची कशी कशी असते हेगं सांग य पला फायद बघ आता तुला माहती एकेकांना चालण्याची वगैरे सवय नसते आता वारी म सगळी सोय तर असतेच सोड त्यां म्हणजे आपण चालल्यानंतर किंवा आपल्याला काहीतरी द वगैरे झाली तर तिथे त्यांची लगेच गाडी त्यांचा जो प्रथम उपचार पेटी म्हणजे जे डॉक्टर्स वगैरे सगळे त्या वारी म असतातच पण काही लोकांना लण्याची वगैरे सवय नसते मग त्या वारी म आपण सात आठ दिवस चालत असतो विश्रांती घेत असतो मग त्यामुळे काय ते आपली शक्ती वाढत्या आपल्या पायामध्ये ताकद येत्या त्यामुळे आपण काय करतोय रेग्युलरली चालायला शिकतोय म्हणजे व्यवस्थित असं एक एक लोकांना अ थोडंसं चाललं की पोट दुखते पाय दुखतात असं म्हणतात ऐकलीस असशील तू तर त्यामुळे काय होत ते आपल्या पायामध्ये एखादी एक स्ट्रेंथ निर्माण होत्या आणि तुला माहितय काही लोक उठल्यानंतर थोडंफार म्हणजे शंभर पावलं चालूया दोनशे पावलं चालू या म्हणतात तर का तर आपण आपलं चालण्यामुळ हृदयरोगाच हृदयरोग आता जात प्रमाणात होत त्याचा जो धोका कमी होते आपलं हृदय एक मी निरोगी राहते आणि रक्ताभिश्रण म्हणजे मानवामधलं जे रक्त भिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने होते चालण्यामुळे त्यामुळे वारी ही आहे की ती पायी केली जाते म्हणजे पायी चाल अस म्हण कात बक
हा हा हा म्हणून पाय केली जाते होय मग मला सांग आता एवढ्या लांब पायी मग राहायचं खायचं प्यायचं सोय काय
अगं त्यांची सती सगळी तयारी असते लाखो लोक त्या वारीमध्ये अस ात त्यांना वारकरी असे म्हणतात बघ म्हणजे जे आता म्हणतय बघ हा वार ला ते वार तुला माहिती वारी म असलेल्या लोकांचा पोशाख कसा असतो डोक्यावर टोपी गांधीजी गांधीजी टाईपची टोपी
हो हो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पोशाख असतोय ना
आणि पोशा हा आणि ते जाताना तू कधी शांत जाताना ऐकले अस त्यां त्यांच्या तोंडात अभंग असतात पोवाडे असतात लोक कला म्हणजे जे काही आजच्या परंपरा आहेत
अभंग असतात त्याला भेटण्याची ओढ असल्या मनात
म्हणजे पूर्वीपासून ज्या परंपरा आपल्या चालत आलेल्या आहेत अभंग पोवाडे कीर्तन लोककला या त्यांनी आतापर्यंत जिवंत ठेवलेल्या आहेत म्हणजे लोकांच्या मनात जाणार आतापर्यंत ते आहेत श्रद्धा अद्या क्रित्या त्यांच्या मनामध्ये आहेत ती लोक अं म्हणजे आपण विठो विठोबांना भेटण्याची जयची आज त्यांच्या मनात असते मग ते कीर्तन भजन करत आनंदाने उत्साहाने ते पायी जात असतात आणि त्यांचं ठरलेलं असते एका दिवशी एवढं चालायचं तेवढं चालायचं मग कुठं मु काम करायच आपण कुठं म्हणजे थांबायचं कोणतं ठिकाण आहे आणि तुला माहितय त्यामध्ये ना त्या वारीमध्ये ते असतात ना लोक त्यांना सगळं मोफत असते जेवण वगैरे खाणं पिणं म तुला माहती आहे का आता जर समज वारी चालली असेल आणि एका ठिकाणी म्हणजे आम्ही त्याच गावी जर ती थांबणार असेल तर त्या गावातील म्हणजे आमच्या गावातील लोक त्यांची सेवा करण्यासाठी उत्सुक असतात म्हणजे ते वारकऱ्यांची सेवा करणे खूप चांगलं मानले जातात म्हणजे पुण्य आहे असं म्हटलं जातं म्हणजे लिहून ठेवलय मग त्यांना जे आहे आहार वगैरे आपण आपल्या मनाने आपण देणगी देऊ शकतो त्यांच जेवण वगैरे त्यांची राहण्याची सोय व्यवस्थित रित्या आपण करू शकतो म्हणजे आपण जर आता एक वारकरी म्हणून गेलो तर आपण एखाद्या गावी राहिलो तर तेथील लोक आपली सेवा करतात आणि त्यांना त्याच पुण्य वाटते असं असते ह आपण जाऊ शकतो खाऊ शकतो
म्हणजे आपल्या परंपरा बक्की किती आहेत छान
जमतेच ना वारी ही परंपरा अशी आहे की ती प्राचीन काळापासून आधुनिक काळात कमी न होते वाढत गेलेली आहे म्हणून तुला म्हटल की हि म्हणजे विचारत होते त्या स्त्रिया तर तुला विचारावं जाऊया काय आणि आता आता आपण तिथे जातो भजन कीर्तन म्हणत आपल्याला किती छान वाटतय म्हणजे हा आठ दहा दिवसांचा प्रवास असतो आपण किती ठिकाणी राहतो तेथील लोकांची भाषा तेथ लोकांच म्हणजे प्रत्येक ठिकाणांची चव वेगळी असती तेथील जेवण वेगवेगळी संस्कृती आणि आपण बघ ना वारी मध्ये गरीब श्रीमंत बघत नाही आणि परत मोठे लहान बघत नाही तुला माहती आहे काय आता जर वारी म एखादी स्त्री पन्नास वर्षाची असेल आणि एखादा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाची किंवा सतरा वर्षाची वारी म वारकरी म्हणून अस तर ती पन्नास वर्षाची तीना त्याच्या पाया पडते हे तिथं अस होय कारन तिथं लहान मोठं आणि गरीब श्रीमंत दुजा भाऊच करत नाहीत गं वारीमध्ये
म्हणजे विटूराया आपल्याला कुठ ल्या हच्यात दर्शन दिल असं त्यांच्या मनात हे असतय काय
म्हणजे कोणत्या रूपात विठु राया अं तुला माहित आहेे, ना वेगवेगळ्या रूपात विठोबा आपल्याला दर्शन देतो असं म्हटलं जातं. ते कोणत्या रूपात देेव येऊन आपल्या समोर थांबेल ते त्या कोणालाही त्याची कल्प पण नसते मग त्या दिल्लीमध्ये शिकवलं जाते त्या वारी मध्ये कि आपण कोणाचाही भुजाभाव करायच नाही, कोणालाही कमी लेखाचं नाही कोणतीही तिथ जाती भेदभाव काहीही मडलं जात नाही. प्रत्येकाच्या तोंडात फक्त भगवान म्हणजे विठ्ठलाचं नाव पांडुरंगाचं नामसं कारण भजन कीर्तन अभंग असंच असतयं तू बघितलास का लोक आता तूच बघ काय आमच्या ज्या स्त्रियांच्या म्हणजे ज्या शेजारीच्या स्त्रिया होत्या त्या जाण्या अगोदर वेगळ्या होत्या आणि जाऊन आल्यानंतर त्या येणार म्हणजे तिथली जे प्रसाद वगैरे असतो देणार आता मी ज्यांच्यात पेक्षा लहान आहे ना त्या माझ्या देखील पाया पडत होत्या. म्हणजे किती छान शिकवण. किती छान शिकवण ही तिथे दिली जाते बगं आणि तू व्हिडिओ वगैरे पण बघितलीच असील.
हो मी फक्त व्हिडिओमध्येच बघितलंय सगळं म्हणजे असं मीला कधी प्रत्यक्षात अनुभवता आलं नाही, म्हणजे मी बघितल्या फक्त दिंडी हा चाल्या पण मी त्यात कधी सहभागी झाले नाही किंवा इतका मी अस विचार केला नाही हा बाबा दरवर्षीच वारी जात्या अं पंढरपूरला. पण एवढं पण असं मी हा एवढं मला माहित हाय की हा आपल्या महाराष्ट्राच आराध्य दैवत हाय हे हाय ते हाय सगळं माहित आहे, पण असं इतक्या तू आता बारीक खोलं गोष्टी सांगितलीस ना त्या मला माहिती नव्हत्या.
अगं म्हणजे बघ ना आपण पुण्य मिळते म्हणून एखाद्या वनकऱ्यांची
जरा जोरात बोल तू!
पुण्य मिळते म्हणून आपण सेवा करतो, आता आपण म्हणतोच ना सेवा करणे चांगलेच आहे, सेवा करा सेवेकरी व्हा. हे ऐकलीच असतील तू. मग चांगल हाय गं एखाद्या व्यती म्हणजे एखाद्या व्यक्तीच आता आपण देवाची तर श्रद्धा करतोच, पण एखाद्या व्यक्तीची सेवा केली तर काय होतयं. तर असं वारीमध्ये शिक वन दिली जाते पण आता तू विडिओ वगैरे बघितली अं संतील फुगडी वगैरे खेळतेल म त्यात तू कधी बघितल्यास काय? स्त्रिया आणि पुरुष असं दोघ जण मिळून खेळत असतात. त्यांच नातं ही काही नसताना त्यांनी एकमेकांना भाऊ बहीण म्हणजे त्यात असं कधी एखादी स्त्री
हा तिथं मनात तं पाप वगैरे असं काही नसतयं किंवा क्रोध भावना म्हण म्हणजे माणसाचे सहा जे शत्रू हायत, म्हणजे काम, क्रोध, मोह, माया, मस्तर ते तिथे काही नसतयं.
काही ही नस
हा तिथं फक्त प्रेम, आनंद, जिवाळा आणि ऐ आस असत्या फक्त देवाला भेटायची बरोबर ना?
हो बरोबर मग तिथे गेल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात. तिथे राहण्याची, खाण्याची, पिण्याची पूर्णता सोय असते. इव्हन तुझ्या आरोग्याची ही त्यांनी खूप काळजी घेतात मी तुला जस सांगितलं की तुझं जर पाय चालून चालून दुखत असतील तुला एक दोन दिवस त्रास होणार प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना तुला त्रास होणारचं. असं त्या शेजारची काकी म्हणजे मला बोलल्या, पण त्यानं तू त्या दोन दिवसामध्ये दमलीस थकलीस तर तुझ्यासाठी न्यायंला आणायला त्यांची गाडी असते जाण्यासाठी आणि फक्त आपल्याला चालत जायचं असतं, आणि तुझ्या मनात ना श्रद्धा असते आणि- तुला ते पूर्ण करायच असते म्हणजे तुझ्या ए अ हां होतयच - ते आता मी देखील इथून म्हणजे जर, दत्त जयंती असते ना, त्यावेळी मी इथून अ दत्त जय जय म्हणजे, दत्तांच्या गावापर्यंत मी चालत जाते. पण मी मनात ठरवते की मला जाय- चाय आणि ते होतय त्या प्रकारे तू एकदा विचार कर, हे सगळ घरी सांग.
म्हणजे देव आपल्या पाठीशी असतोय.
नेहमी भक्ताच्या पाठीमाग म्हणजे कायम देव असतो आणि आपल्या मनात श्रद्धा आणि बाकीचे जे काही असेल तर आपण ते पूर्ण- करू शकतो. तर तू एकदा नक्की विचार कर? त्याबद्दल! तुला काय वाटते तुला वेळ आहे का? आणि मग मला सांग मग आपण सांगूया त्या काकूंना कि यायचं की नाही! बाकी अजून तुला काय असेल डाऊट वगैरे- तू विचार मला नंतर.
हो हो काय त्यावेळेस विचारीन कॉल करीन तुला.
हो हो चालेल. ओके ओके.
चल बाय ठेवू काय? हं